नमस्कार कसा आहे
हा नमस्कार तुम्ही कशा आहात मी मस्त आहे
मी बी मजे आहेत आज मी महिला शिक विषया आणि या अत्यंत विषयवर माझे विचार मांडणार आहे आहे
हो हो हो बोला ना
हं जर एका पुरुष त्याला शिक्षण दिले, तर एक व्यक्ती शिक्षित होते, पण जर एका महिलाला शिक्षण दिले तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. हे वाक्य महिला शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करते हे
हो ना तुमचं किती झालेलं आहे शिक्षण
अं अ ग्रेॅज्युएट
अच्छा अच्छा
तुम्ही
हो मी ही ग्रॅज्युएटच झालेली आहे
हा महिला ही कुटुंबाच्या आधार आधारस्तंभ आहे, अ ती आई, बहीण, पत्नी आणि मुलणी अं अशा अनेक भूमिका पार पाडते. शिक्षित महिला स्वतःच्या जीवनतात योग्य निर्णय घेऊन शकत आणि आपल्या मुलांच्या चांगले संस्कार व शिक्षण देऊन शकत
हो ना म्हणजे एक महिला शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतं असं म्हणतात
बरोबर आहे
कारण ती त्य लेकरावालाही शिकवत ते आणि परत जे फुढली पिढी आहे त्यांना ही शिकवते
बिलकुल अ पूर्वीच्या काळात महिला शिक्षणाची संधी कमी मिळते, असे समाजातील अनेक चुक्याच्या परंपरा अंधश्रद्धा आणि भेदभाव मुले मुलींना शालते पाठवते जात नडते परंतु आज परिस्थिती बदल आहे सरकार आणि सामाजाच्या प्रयत्नामुळे मुली शिक्षाच्या प्रयत्न क्षेत्रात प्रगती करत आहेत
हो न.
आपल्या भारतात अं अं अ स आपला भारतात स स सविताबा फ फुले
सावित्री बाई
सावित्री हा. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी खूप मोठे कार्य केले.
हो ना म्हणजे त्यांच्यामुळेच आ पण आज शिक्षणासाठी पुढे हात हे करू शकतो.
बरोबर आहे. शिक्षित महिला आर्थिकदृष्ट्याचे स्वावलंबी बनते ती नोकरी व्यवसाय किंवा इतर क्षेत्रामध्ये यश मिळवु शकत शिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्या सामाजातील अन्यायविरुद्ध आवाज उठू शकतात.
हो ते तर आहे म्हणजे एक महिला शिकली कि ते दुसऱ्या महिलेलाही शिकवते परत पुढे म्हणजे प्रगती खूप होते एक महिला शिकली की म्हणजे पूर्णे म्हणजे जे पुरुष शिकतो ना ते म्हणजे बाहेर जाऊन जॉब वगैरे कर तो मग पण जे महिला शि शिकते ना ती म्हणजे लेकरावा सगळ्यांना शिकवते पण ते पुरुषांना जमत नाही, पुढे आपण लेकरावाला हेकराव ते फक्त शाळेत घालतात आणि परत त्यांचा म्हणजे अभ्यास घेणं हे घेणं होत नाही म्हणजे एका पुरुषाला होत नाही जे महिला घरी बसूनही ते करू शकते.
बरो बरोबर आहे अगदी बरोबर महिला शिक्षणामुले बालविवाह अंधश्रद्ध अंधश्रद्धा गरीबी आणि अशिक्षित या यासार संख्या सम्यास समस्या कमी होतात मदत होते शिक्षित माता आपल्या मुलाच्या आरोग्याची शिक्षाची आणि भविष्यातील प्रगती अधिक चांगली काळजी घ घेते. आज महिला डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, वैज्ञानिक, पॉलीस अधिकारी अ आणि राजकारणी म्हणून देशाची सेवा करत आहते हे स सर्व शिक्षणा मुले शक्य ह झाले आहे.
हो हो हो नक्की म्हणजे शिक्षण घेतल्यामुळे खूप माणूस म्हणजे प्रगतीशील होतो आणि सोबत म्हणजे त्याचं राहण्याच म्हणजे राहण्याची स्टाईल वगैरे सगळे म्हणजे चेंज होत जाते शिक्षणामुळे.
बरोबर आहे. म्हणुच प्रत्येक मुलीला शिक्षणाचा समान अधिकार मिळाला पाहिजे आणि मुलणा मुलगा आणि मुलणी याच्याचा कोणताही भेदभाव न करता अं दो दोधांनाही समान संधी दि अ दिली पाहिजे.
हो ना म्हणजे एक मुली आता पुण्याच्या काळामध्ये कसं करत होती की मु मुलांना शिकवायचं मुलींना शिकवत नव्हते असा एक भेदभाव होता पण आता जे मुली प्रगती करतायत ना त्यामुळे म्हणजे हा भेदभाव एक खूप आज पुढे पुढे खूप म्हणजे कमी झालेलं आहे.
बरोबर आहे महिला शिक्षाचा प्रभाव फक्त घर पुुरता मर्यादित राहत नाही अं तर तो स संपूर्ण समाजावर पडतो ज्या समाजात महिला शिक्षणाची संधी मिळते तो समाज अधिक प्रगती सुसंस्कृत आणि समृद्ध बनतो.
महिला शिकल्यामुळे म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये खूप बदल झालेला आहे. थोडीफार प्रगती झालेली आहे आता म्हणजे पूर्ण महिला शिकतायत जॉब करतायत.
बरोब
स्वतः सगळं येत
अं शिक्षणामुले महिला त्याच्या हकाकी जाणीव होते त्यांना काय योग्य आहे आणि काय योग्य नाही अं समजते आणि त्यामुले ते आत्मविश्वासने आपले मत मांडू शकतात. आणि समाजाती विंद क्षेत्रा आणि नेतृत्व करून शकतात.
हो ना हो. म्हणजे खूप म्हणजे खूपच प्रगती झालेली आहे. म्हणजे महिला शिक्षणामुळे म्हणजे पूर्ण हे बदलून गेलेलं आहे लोकांचे विचार बदललेले आहेत. खूप काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे जे महिला पहिलं कस महिलांना शिक्षण देत नव्हते. आता कुठेही गेल तरी म्हणजे पुढे म्हणजे अगोदर महिला आहेत जसे की पायलट झालेल्या आहेत, परत टीचर झालेले आहेत कलेक्टर झालेले आहेत खूप ठिकाणी म्हणजे महिला आता पुढाकार घेऊन पुढे आहेत.
बरोबर आहे.
आजीच्या डिजिटल युगात शिक्षणाचे महत्त्व आणखी वाढले आहे. संगणक, इंटरनेट, ऑनलाइन शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा वापर करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे शिक्षित महिला या साधनात चा उपयोग करून स्वतःचा विकास करु शकतात. आणि कुटुंबावाही प्रगतीच्या मार्गावरण घेऊन जाऊ शकतात.
हो ना हो ना अगदीच बरोबर आहे
आणि ग्रामीण भक्तातील अनेक मुली आज शिक्षणाच्या जोरावर मोठ्या पदापं पोहोचाल्या आहेत त्याच्या यशामुळे इतर मुलींनाही प्रेरणा मिळते
हो ना आधीच बरोबर आहे तुमचे पण म्हणजे खूप म्हणजे खूपच असं हे झालेलं आहे जे ग्रामीण भागातल्या जी मुली होत्या ना त्यांना म्हणजे कस पटकन लग्न करून टाकायचं पुढे शिकवायचं नाही असं करत होते पहिलची लोक पण आता एकमेक सगळेच आपल्या मुलींना शिकवायला लाग लेले आहेत
बरोबर आहे महिला शिक्षण मुळे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. जेव्हा महिला शिक्षित होऊन. अ रोजगार मि मिळळतात तेव्हा त्या कुटुंबाच्या अ उन्नती हातभार अ लावतात. त्यामुळे गरिबी कमी होते. आणि जीवन मे सुधार पण होते.
म्हणजे ते स्वतःच्या पायावर उभेही राहतात. त्यांना म्हणजे कुणाला कुनाला म्हणजे पैसे मागायची. किंवा कुणाला पुढे हात हे करायची गरज पडत नाही. तर स्वतः कमवले ते स्वतः सगळ काही स्वतःसाठी करू शकतात.
बरोबर आहे. आपल्या देशाच्या विकासासाठी पुरुष आणि महिला दोघाची ही योग्यता तितकीच महत्त्वाचे आहे. एका चाकावर गाडी. चालू शकत नाही. त्याचप्रमाणे महिलाच्या शिक क्षणा शिखावायचे म समाजची. प्रगती पूर्ण होऊ शकतत नाही.
हो अगदीच बरोबर आहेच. महिला शिकली म्हणजे. थोड म्हणजे पुरुषांनाही थोडा हातभार लागतो. पण तसच पुरुषही म्हणजे घरकामामध्ये मदत महिलांना करायला पाहिजे. जस की महिला पुरुषासारखा शिक्षण घेऊन पैसा कमवायला लागलेल्या आहेत. तसच पुरुषांनी म्हणजे थोडी लेडीज. ला मदत केली पाहिेजे.
बरोबर आहे. अ मुलीच्या शिक्षण देणे म्हणजे त्याच्या भविष्याच्या उज्ज्वल बनवणे होत. आणि शिक्षित मु मुलगी उद्यमाची सम सक्षम आई आणि जबाबदार नागरिक आणि यशस्वी व्यक्ती बनते. एक मुलगी शिक शिकली तर एक कुटुंब शिकते. एक
हो ते तर आहे बघा.
संपूर्ण समाज प्रगत होतो. आणि समाज प्रगती झाला तर राष्ट्र महान बनते.
हो ना. हो ना. अगदीच बरोबर आहे तुमच. म्हणजे आपल्या देशाची प्रगती ही आपलं आपणच करण हे पण आपलं एक काम आहे.
बरोबर आहे. महिला शिक्षण ही काळाची गरज आहे. समाजाची जबाबदारी आहे. आणि राष्ट्राच्या विकासची गुरु किल्ली आहे.
हो ना. हो अगदीच बरोबर बोललात तुम्ही. म्हणजे एक शिक्ष म्हणजे एक लेडीज महिला शिकण म्हणजे. एक आपले गुरु किल्लीच आहे.
बरोबर आहे चला करू मिलन नमस्ते.
हो हो.